मी तुम्हाला माहिती सांगते तुम्ही ऐकता का?
अगं पण मला आता थोडं काम होतं ना.
कशाचं?
थोडे भांडे राहिले होते घासते म्हटलं.
हो ते तर नंतर घासून घ्या ना तुम्ही.
ठीक आहे ठीक आहे सांग सांग.
हम्म तर
आज
मी सांगते तुम्हाला आजपण तुमचं शिक्षण किती होणय?
काही नाही बारावी पर्यंत आहे.
तर आम्ही नाही का फिरायला गेलो होतो कोल्हापूरची अंबाबाईकडे.
महालक्ष् कोल्हापूर महालक्ष्मी टेम्पल मी त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे हिस्ट्री सांगणार आहे. महाराष्ट्रातील साडेतीन अ शक्तीपिठांपैकी कोल्हापूरची क करवीर निवासीनी श्रीलक्ष् मी अ श्री महालक्ष्मी मंदिर हे एक पूर्ण आणि प्रमुख शक्तीपीठ मानले जाते धार्मिक ग्रथांनुसार या क्षेत्राला दक्षिण काशी किंवा महामातृक्षेत्रा म्हणून ओळखले जातात.
पहिलं पौर्णोणिक संदभ पौराणिक संदर्भ कथेनुसार प्राचीन काळी इथे कोल्हा कोल्हासूर नावाच्या राक्षसाने उच्छाद मांडला होता देवांच्या प्र प्रार्थनेवरून आदिशक्ती महालक्ष्मीने त्याचा वध केला. मृत्यूसमयी कोल्हा सुराने या क्षेत्राला आपले नाव मिळावे असा वर मागितला म्हणून या ना नगरीला कोल्हापूर हे नाव दुसरं वास्तुकला आणि मूर हे मंदिर हिम्म हिम्म हेमाडपंथीचे अ शैलीत बांधलेले असून चालुक्य राजवट टीत याचा विस्तार झाला मंदिरात असलेली महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणाची दगडाची म्हणजेच असून तीच
अम्म चतुर्भुज आहे तिच्या हातात म्हाळू म्हाडू एक फड ग अ गदा ढाल आणि आ पानपात्र आहे तिच्या मस्तकावर नाग लिंग आ आणि योनीची प्रतिके कोरलेली आहे. जे ती त्री त्रिगुणात्मक आदिशक्ती विअ विश्वासाचे मूड कारण असल्याचे दर्शवते. आणि तिसरं म्हणजे किरणोत्सव. तिया मंदिराच्या स्थापशास्त्र अ इतके अशुद्ध आहे अ द अ सॉरी अद्भुत आहे. वर्षातून दोनदा जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात
माव
मावळत्या सूर्याची किरणेत थेट महाद्वारातून प्रवेश करून देवीच्या चरणांना नंतर मध्यम भागाला आणि शेवट मू मु अअ मुखमंडलाला स्पर्श करतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक गर्दी करतात.
बरं मी सांगू का मग तुला ठिक आहे ऐक.
डोळ्याचा नंबर वाढवाय वाढवण्यामागे किंवा दृष्टी कमी होण्यामागे अनुवांशिक आता वाढता स्किन टाईम वाढत वय किंवा डोळ्याची इतर वि तर अशी अनेक कारनं असू शकतात बडीशेप बदाम आणि खडी साखर एन चमिशन हा अनेक घरांमध्ये पारंपरिक आहाराचा भाग म्हणून वापरला जातो.
मात्र या मिश्रणामुळे डोळ्यांचं चा नंबर कमी होतो किंवा चष्म्याची गरज कमी होते या त्या ठोस वे ज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही हा पारंपरिक मिश्रण तयार करण्यासाठी समान प्रमाणात बडीशेप, बदाम आणि खडीसाखर वेगवेगळी बारीक करून एकत्र मिश्र हे मिशण हवाबंद डब्यात साठवून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ही पावडर एका ग्लास कोमट दूधासोबत घेऊ शकता प तु मे असलेल्या व्यक्तीने हळी साखरेपुडे हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आ आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा डोळ्याच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हिरव्या पालेपालच्या घरचा रावडा सुका मेवा आणि विटॅमिन ए सी व ई असलेले पदार्थ आहार समाविष्ट करण फायदेशी ठरू शकता तसेच स्क्रीन वापरताना वीस वीस वीस नियम पाळणं अ पुरेशी झोप घेणं अ आणि डोळ्यांना नियमित विश्रांती देणेही महत्वाचं आहे त्या डोळ्यां चा नंबर सतत वाढत असेल दुसर दिसत असेल डोळे दुखत असते किंवा इतर कोणती दृष्टी संबंधी समस्या नेत्र तज्ञांना तपासणी करून योग्य चष्मा किंवा अप चार घेणे आवश्यक आहे डोळ्यांचा नंबर कमी कर . बदाम आणि खडी साखर्यांचे पावडर कोमट दुधात घ्यावी अतिशय तीक्ष्ण होते हे तुला कळलं का? आता तू मला असं काहीतरी सांगण जे तुला माहिती असेल.
बरं.
बरं सांगते बघा मी.
ह
आपल्याकडे होळी हा सण साजरा केला जातो. तर ऐका आपल्याकडे होळीया सण साजरा केला जातो. होळी हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाला रंगाचा उत्सव किंवा हुताश आणि पौर्णिमा असेही म्हटले जाते. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यांच्या पौर्णि पौर्णिमेला अस अ सहा सा मार्च सहा अ सहा मार्च महि न्यात सहासा सहसा मार्च महिन्यात साजरा केला जातो. हिवाळा सं संपून जेव्हा निसर्गात वसंत ऋतूचा आगमन होते तेव्हाच हा सण संपूर्ण भारतात विशेष महाडा विशेष विशे महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो आता मी तुम्हाला होळी सणावर विस्तव निबंध सांगणार म्हणजे सांगणार आहे होळीस साजरी करण्यामागेल पो पौराणिक कथा सांगते मी तुम्हाला होळी साजरी करण्यामागे प्रल्हाद आणि होली यांची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे प्राचीन का कडे हिरण्य कशपू नावाचा एक बल्ल्याहाड पण क्र कुरुप राजा होता.
ज्याला
स्वतःरा देव मांडण्याची होती मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अ निसिंह भक्त होता. हिरकण्याक्ष पक्षुणे प्रल्हादला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तो अपयशी ठरला.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
कडे अग्नीत न जळण्याचे वरदान होते. हि प्रल्हादाला मारण्या मारण्याच्या उद्देशाने त्याला मांडीवर घेऊन चितेवर बसली परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो सुरक्षित राहिला आणि होलीका होलिकेच्या त्या अग्णीत जळून नाश झाला. हा प्रसंग वाईटावर चांगल्याचा अ विजय विजयेचे प्रतीक मानला जातो आणि या चा सम स्मरणथण दरवर्षी होळी पेटवली जात. दुसरं म्हणजे होळी सणाचे दोन प्रमुख दिवस हा सण प्रमुख्याने दोन वेग वेगवेगळ्या टप्प्या साजरा केला जातो पहिला दिवस होलीका दहन पौर्णिमेच्या संध्याकाळी गावातील किंवा गल्लीतील मोकळ्या जागेत
एकत्र करून घोडी रचली जाते जिथे विविध पूजन करून ती
पेटवली जाते यो . .
अर्पण करतात महाराष्ट्रात या दिवशी घराघरांमध्ये पुरणपोळीचा खास बीेत केला जातो लोकं ओरडून आपल्या मनातील वाईट विचार आणि समाजातील अनेक अनिष्ट प्रथा प्रथा या होळीच या होळीत अ जडून खाक वयात अशी प्रार्थना कर
अच्छा अच्छा.
हा आणि द दुसरा दिवस अ म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुडवड म्हणतात या दिवशी लहान मुलांपासून लहान मुलांपासून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र येतात आणि एमेकांना गुलाल व विविध रंग लावून आनंद साजरा करता.
बरं खेळण्याची पद्धत आहे. . आणखीन काही त्याबद्दल
हो. होळी या सण समाजात एकता आणि प्रेम वाढवण्याचे काम कर बुरा न मानो होली हे असे म्हणत. लोक जुणी अ हेव देवा आ हेवे दाबे राग आणि भांडण विसरून अं एकमेकांना मिठी मारतात, हा सण मानवी माणत्य मनातील अ नइश अ न नारायशाचे अंधार दूर करून जीवनात रंगप्रमाणे आणि आणि आनंद आणि नवीन उत्साह भरण्याचे प्रेरणा देत.
ह.
तर तुम्हाला कसं वाटलं ऐकून?
होळी या विषयाबद्दल ऐकून तर खूप आनंद झालेला आहे आणि असंच असते सगळीकडे होळी हा सण चांगल्या उत्साहात साजरा केला जातो. आमच्याकडे पण इतक्याच चांगल्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे मी तुला नेक्स्ट पुन्हा काय आणि सांगेल हा.
अह
आता मीच लावतो आ